हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय ना?
हो येतोय. तर
हम्म.
तर आज आपण बोलूया, सणांनविषयी.
बरम
हाव. ह, तर आपल्या भारतात मध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या तरेचे सण असतात. आणि तसच आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे, महारा राष्ट्रा मध्ये पण आपली संस्कृतीच आहे. आपण खूप छान प्रकारे सण आपण सेलिब्रेट करतो. अ आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक सण हा, वेगवेगळ्या प्रकारच काहीतरी आपल्याला, एक निसर्गाच दान म्हणून देत असतो. अ परत तसा विचार करायला गेला तर, मकर संक्रांती. तिळगुळ घ्या गोड बोलास तिळाचा पदार्थ आपण त्यावेेळेला खातो त्याच्यामुळे पण आपली अ म्हणजे अ खूप काही चांगलं म्हणजे नैसर्गि क अ त्वचेचा बचाव करण्यासाठी पण आणि तिळ आणि गूळ ह्यांचं मिक्सअप त्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये खाण्यासाठी तो सण साजरा केला जातो. असेल आपण अ परत मार्चमध्ये होळी असते होळी होळी पण आपण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतो गुढीपाडवा असो. श्रीखंडपुरी आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण करतो सणा म तून गुढी पाडव्या पासून. तसेच बैल पोळा असेल बेंद्रात बैल पोळा आपण म्हणजे करतो कारण एक शेतकऱ्याच्या प्रती क हा आपल्या म्हणजे अ बैलांचा आपण त्या दिवशी मान सन्मान करतो त्याला खूप चांगलं खाऊ-पिऊ घालतो आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण बैल पोळा हा सण साजरा करतो तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकताय नंतर मी सांगिन.
अच्छा. जसं की आता तू म्हटली की आपल्या भारतात सण वगैरे विवि ध प्रकारे साजरे केले जातात नक्कीच म्हणजे आपली हिंदू संस्कृती अशी अशी कुठलीच संस्कृती नाहीये कि ज्याच्यात एवढे सण साजरे केले जात जातील जस तसं म्हणायला गेलं तर आपल्याला दर महिन्याला आपलं काही ना काही म्हणजे अ देवाचे म्हणा काय धार्मिक म्हणा सण प्रमाणेच आपण सगळे उत्सव साजरे करत असतो बरोबर की नाही जसं की दिवा ळी दिवाळी म्हणा दिवाळी म्हटलं तर चार पाच दिवसांचा सण असतो आणि दिवाळी हा माझा सगळ्यात आवडता सण आहे कारण त्यात आपू वेगवेगळ्या प्रकारचे अ पदार्थ वगैरे करतो किंवा घरात सजावट करतो पूजा वगैरे करतो देवदेवतांची. तर म्हणून आणि खरेदी वगैरे करतो तर म्हणून दिवाळी हा मला अ सण जास्त त आवडतो आणि जसं की आता तुम्ही म्हटले दिवये दिवाळी बैल पोळा वगैरे तर तो सण पण नक्कीच बैलांच्या पूजा किंवा आपण म्हणतो ना की एक दिवस म्हणजे जसं आपण सण वगैरे साजरा करतो तसंच प्राण्यांचं पण म्हणजे मुक्य प्राण्यांना बोलता जरी येत नसलं तरी त्यांना म्हण जे त्यांचं एक दिवस साजरा करायला पाहिजे अशी संस्कृती आपल्या हिंदू धर्मात आहे. आणि दुसरं म्हणजे नागपंचमी जसं की आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा वगैरे करतो वारुळा ची म्हणतातअगं आणि ती संस्कृती असते की वारुळात जाऊन ते अ दुधा दुध वगैरे टाकायचं तिथं. तसं शहरात वगैरे नसतं. तर अशे वेगवेगळ्या प्रकारचे सण आपल्या भारतात साजरे केले जातात. जर दुसऱ्या देशात म्हटलं तर दुसऱ्या देशात मला वाटतं असं परंपरा वगैरे नसेल की सण वगैरे साजरीे करायची जे आपल्यात आणि आपण खरंच खूप म्हणतो ना भाग्यवान आहोत कि भारतात जन्मलोय त्याच्यामुळे आपल्याला एवढे सण अ साजरे वगैरे करता येतात. बाकी तू बोलू शकते.
अच्छा चांगल आहे. अं मी म्हणलो की जसा बैल पोळा येतो त्याच्यानंतर चाहूल लागते ती नागपंचमीची. आणि नागपंचमीला आपण अ नाग नागाची पूजा करतो. तो पण एक शेतकऱ्याचा मित्र तित्रच आहे आणि आपण त्या दिवशी पण अ आपण भावाचा एक उपवास असा धरतो. आणि अ आमच्याकडे एक गाव आहे बत्तीस शिराळा तिथं खूप मोठ्या प्रमाणात नागपंचमी साजरी केली जाते. अ छान पद्धतीने असतात आणि त्या दिवशी घरं म्हणजे घरामध्ये म्हणजे वर्षाचे गणपती असतात. आणि वर्षभराचे गणपती असत आणि त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या ते गणपती विसर्जन होत त्या त्यामुळे त्या दिवशी घरामध्ये धार्मिक कार्य
अच्छा.
आणि त्याच्यानंतर मग एक महिना आणि छानपैकी डेकोरेशन करतात. आणि गणपती गौरी पूजन असतं आमच्या इकडे. आणि अशा अ हा पाच दिवसाचा घरी गणपती असतो. त्याच्यानंतर गौरी येतात गौरी तीन दिवस बसतात.
मग त्याच नावान भरणे असू किंवा गौरीला पुजणे असू असे कार्यक्रम असतात. परत गावामध्ये पण खूप धार्मिक कार्यक्रम होत असतात. आणि आम्ही खूप छान पद्धतीने त्याचे सेलिब्रेशन करत असतो.
अच्छा आता आमच्याकडे म्हणायचं तर आ इकडे म्हणजे इकडच्या साईडला प जी महाराष्ट्रात ती परंपरा आहे गौरी आणि गणपतीची. तसं उत्तर महाराष्ट्रात वगैरे तशी परंपरा नाहीये. फक्त गणपतीच बसतात आणि तिकडे काय असत गणपतीच्या आधी काय कानबाई वगैरे अस तो सण असतो. तर तो सण साजरा करतात त्याच्यात म्हणजे सगळे शहरात वगैरे गेलेले दूरवरचे जे लोक असत तर ते गावात येतात परत ते म एकत्र कर येऊन सगळे भाकरी वगैरे करतात भाजी भाकरीचा नैवद्येत देवीला देतात. मग तो झाला की नंतर गणपती येतात. गणपती आता अशी पद्धत आहे कि एक गाव एक गणपती असं साजरा करायचा.
बरोबर.
हा तर म्हणजे त्याच्याने कसं म्हणजे ते निमित्त असत सगळ्यांना एकत्र जमा करायचं. तर अशा कारे गणपती हा सण साजरा केला जातो. त्याच्यानंतर असते हरतालिका हरतालिका पण सगळ्या स्त्रिया वगैरे एकत्र येऊन पूजा करतात. म्हणजे गल्लीत वगैरे हा गल्लीत वगैरे एका घरात ठरवतात की कोणाच्या घरी पूजा करायची वगैरे. त तशी पूजा केली जातात. त्याच्यानंतर मला वाटतं ग गणपती आल्यानंतर भरपूर सण येत असतात जसं की नवरात्री नवरात्री पणली तर नऊ दिवस देवीची उपासना केली जाते.
थोडा आवाज जातोय तुमचा.
आता येतय का?
हो येतोय.
हा. तर ते नवरात्र साजरा केली जाते, नऊ दिवसांची. अशा पद्धतीने वेगवेगळे सण हे आपले. साजरे केला जातात म्हणजे तसं बघायला गेलं तर जानेवारी ते डिसेंबर पर्यंत आपले. दर महिन्याला बघितलं तर सणच असतात, जस जानेवारीला. अ म्हटलं तर, मकर संक्रांती असते बरोबर, मकर संक्रांती म्हणजे गोळा गोळवा निर्माण करायचा सण असतो, नंतर म्हटलं. फेब्रुवारी गेल, की मार्चमध्ये काय येतो? अ होळी वगैरे येते बरोबर, रंगांचा सण म्हणतो आपण त्यांना.
बरोबर.
हा. आणि नंतर येतो गुढीपाडवा, गुढीपाडवा म्हणजे ते मांगल्याचं प्रतीक असतं बरोबर. नंतर मग अक्षय तृतीय येते. अक्षय तृतीयाला पण आमच्या इकडं, काय ते करंजा वगैरे बनवतात. त्या सणाला? आणि काय गावाकडे अ निंब वगैरे झाड असलं की त्याच्यावर झो झोपाळा वगैरे बांधतात, आणि ते सगळं मुली बायका एकत्र येऊन, त्या झोक्यावर झोका वगैरे खेळत असतात.
अच्छा मग आमच्याकडे, त्याच्यानंतर पण दसरा असतो दसरा आपण. सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नऊ दिवस देवीची. उपासना केली जाते, नवरात्रीच्या सणामध्ये खूप मंडळामध्ये देवी पण बसवल्या जात. दुर्गा माता. आणि नऊ दिवस त्यांची पूजा केली जाते, घरामध्ये कोणाच का आसना. त्यावेेळेला म्हणजे हा, ते उपवास धरला जातो. तो नऊ दिवस त्यांनी, आणि शेवटच्या दहाव्या दिवशी तो उपवास सोडला जातो, आणि अशा. पद्धतीने दसरा होतो त्याच्यानंतर दिवाळी, दिवाळी हा का. महाराष्ट्राचा म्हणला तर सगळ्यांचा आवडता सण आहे, कारण खूप पाच ते सहा दिवस सगळ्यांना सुट्टी असते. अ अ आणि त्याच्यामध्ये खूप असं पहिल्यांदा गायची पूजा केली जाते, यमपूजन होत. दक्षिणेला आपण दिवा लावतो. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन असत, भाऊबीज असते भाओ. बहिणीला म्हणजे तो एक, भाऊ बहिणीचा प्रेमाचा दिवस म्हणला अशा पद्धतीने. परत आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ घरी करतो. जसं की चकली, चिवडा असं. करंजा असे अनेक पदार्थ आपण बनवत असतो तसच आपण नवनवीन कपडे खरेदी करतो.
बरोबर.
आणि कोणतंही मुहूर्ताचं काम किंवा अ काहीतरी नवीन खरेदी करायच असेल, तर अ पाडव्याचा मुहूर्त असतो तो एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्यावेेळेला आपण खरेदी करतो.
हो बरोबर
त्याच्यातून पण आपल्या आणि त्या निमित्ताने आपली जी जी लोक घरामध्ये गाव शहरामध्ये गेलेली आहे ती त्या सणाच्या निमित्ताने घरी येतात त्यामुळ घरामध्ये एक मांगल्याच एक चैतन्याच वातावरण निर्माण झालेल असत तर त्यामुळेळ खूप छान वाटत आपल्याला
हो तेच बरोबर अम् तर आता म मला एक सांगावस वाटत की आ आजकाल काय प्रथा झाली ये जे वाढदिवस असतात. वाढदिवस पण तो सणाप्रमाणे साजरा केला जातो एक बरोबर की नाही म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात काही असल की हॉटेलमध्ये वगैरे किंवा सोसायटी वगैरे असली तर तिथ क्लब हाऊसमध्ये वगैरे ते साजरा केला जातो. वाढदिवस वगैरे हा तो एक सण म्हटला तरी पण सांगतायका येईल अस मला वाटत.
हम्म् हम्म् बरोबर आणि आम्ही ज्या आम्ही दुसरीकडे जेव्हा राहायला होतो त्यावेेळेला तिकड क्रिसमस ट्री किंवा अ ईदचा सण वगैरे खूप छान प्रकारे पण सेलिब्रेट व्हायचा आम्ही पण त्याच्यामध्ये पार्टिशन करत होतो भाग घेत होतो. आणि त्यांच्या पण सणामध्ये पण भाग घ्यायला खूप भारी वाटत. आणि म्हणजे वेगळ काहीतरी समजत की त्यांचे त्यांची कस आहेत. प परंपरा वगैरे ते. समजत भारी वाटत त्यामुळे आभिपण त्याच्यामध्ये भाग घेतला त्यामुळे भारी वाटत. त
हो टाइम बघ ना किती झाला मला आहे ना सात बत्तीस दाखवतय केव्हाच.
मला आता बरोबर अ दहा मिनिट झालेत.
हो का ठीक आहे म्हणजे आजु
पण खूप छान बोललो सणाबद्दल आणखी काय सांगता येईल का तुला.
ह मला आता काही सुचणार नाही पण छान वाटल तुझ्याशी बोलून.
मला पण खूप छान वाटल चालेल धन्यवाद.
धन्यवाद.